बिझी नाही आहे मॅडम मी.
आणि तसच यायला लागलं ते.
कसं काय बरं?
काय? काय कसं झालं कुणास ठाऊक
बिझी असते तर तु माझ्यासोबत चॅट करत होते ना मी करत करा कॉल म्हणून
होय तेच म्हंटलं, ते फोन करताना कणी रिसिव्ह झाला नाही नाइ लव कर म्हणून कट झाला आणि मग येरर यायला लागलं.
नाही मला फोन आलाच नाहीये.
रिंग झालं-झालं आणि कटच झालं एकदम.
नेटवर्क मुळं होत असेल माझ्या एका फ्रेंडला पण तसं झालंय.
हां.
माझा कॉल तिला लागालाय पण तिच्याकडनं लागत नाहीये. असं व्हायलत.
हां हां.
व्याय लागलंय तुम्ही कुठला पहिल्यांदा करालाय काय?
हां पहिल्यांदाच केला.
हा ह्याच्या आधीचा टास्क नव्हता तुम्ही नवीन हाइसा नवं?
हा नवीनच हाय. नवीनच हाय.
तुजा जोबाई करत होत्या ना त्यांचं बघितलेलं मी एकदा मी पण बोलले होते कॉलवर मग तु आत्ता बी माझं होय नवीन जॉईन करून टास्क घेतला.
हां हां. पहिल्यांदाच?
हा पहिल्यांदाच. तुम्ही कुठलं?
कवठे सार. तुम्ही?
कवटेसार मी दानूळीचे
होय
हां
हां हां
भरपूर आहेत माणसं इथ
होय भरपूर आहेत माझी मैत्रिण आय कुंभोज ची ती आमच्या ग्रुप वर टाकली. ते तिच्या ओळखीने मी चालू केले. त्यात वर्षा कोळी म्हणून येतय ना ग्रुप वर... हा
हां हां अ ती त्याच की सगळ्यांना जॉइन... केल्यात.
हा तीच की..
ऍडमीन आहेत त्याच ना?
हा त्याच.
हा हा हा हा काय करता तुम्ही?
काय नाही घरीच असते.
हम् हम् मी पण घरीच असतेय. ते पण मी ब्लाउज तेन शीवते घरी.
हा हा ह लग्न झालय. लग्न झालंय.
लग्न झालय मला एक मुलगा एक मुलगी...
होय
हा तुमचं?
होय झालय. मुलगी
जेवण झालं काय नाही?
झालं कि. तुमचं?
जेवण झालय हेच करत बसलेलो मगाज पासून.
हा हा इथं काय माझ्या कॉन्टॅक्ट मधले.... कोणच फ्रेंड वगैरे कोणच नाहीय आहेत नाही. हे ऍप डाऊनलोड... केलेले
हा हा
त्यामुळे मी कुणाला कॉलच केला नव्हता, काल आलाय टास्क काल आलाय टास्क पहिल्यांदा
मला पण कालच आलाय सकाळी आल्यात ना सगळ्यांना?
हा होय बहुतेक सकाळीच आलाय.
सकाळीच आल्यात
हा मग माझे काय कोण फ्रेंड नाहीत, म्हणून मी गप्पच बसलोय मग केलो तर त्या वैश वर्षाला फोन करणार आहे जमलं तर तिला विचारून.
त्या पण बिझी असतील आता.
होय बिझी असतील. विचारून करायच ती तिची बहीण हा तस मेसेज करूनच काय ए खरं तर अनोळखी असत्यात त्यामुळे कॉल कस कसा करायचा म्हणून करायला नको हुतय
नाही ठीक आहे, पहिल्यांदा मेसेज करायचा तसा मी तुम्हाला केलं तसा त्यांना वेळ करतात की नाहीतर नाही जमणार म्हणून नाही सांगतात
होय.
म्हणजे ऐकण्याचं पण पेमेंट हाय ना.
हम्म.
मग नाही शक्यतो कोण नाही म्हणत नाही, पण तुमचा एक पण कॉल झालेला नाहीयेत का?
नाही हा पहिल्यांदाच होता
म पहिल्याच कॉलला एरर दाखवालय?
होय. तस का झालं कुणास ठाऊक बघूया तिला विचारून
वर्षाला विचारायला पाहिजेत ते ग्रुप वर पण भरपूर आल्यात. सगळ्यांचाच परवा प्रॉब्लेम गावाला काय काय काय काय फोटोज
करतो नंतरन
हा सगळ्यांनाच असं स्क्रीनशॉटच टाकल्यात की काय काय काय काय त्रुटी आली असं काय हा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आलाय. माझ तर एक कॉल दहा मिनिटं बोलून सुद्धा झिरो झिरो सेकंड दाखवालय.
अयो
श दहा मिनटं बोललोय मी माझ्या फ्रेंडस ह रेकॉर्ड झाला सबमिट वेळेस प दाखो
अरे बापरे
काय प्रॉब्लेम झाला काय माहिती हा
हा
पण त्याला सबमिट झाले त्याला काय करू शकत
हा होय आता दुसरा असेल कॉल तुमचा दुसरा तिसरा
दुसरा
हा पाच करायचे आहेत ना आठवड्यात ना पाच करायचे आहेत ना
नाही तस काही नाही पाच सात दिवसात टास्क पूर्ण करायचं आहे
हा किती होतील तेवढे होतील कॉल हा हा
एकाच व्यक्तीला पाच वेळा केला तरी चालतोय आपण
हा ह
म्हणजे ज पन्नास मिनिटं एकाच व्यक्तीशी बोलायचं
होय
अससं मग आणि तुमचं बाहेर कुठलं
कुंभोज
कुंभोजच माहेर
हा तुमचं
आमचं उदगाव माहेर
हा हा आम्ही गेलेलं आमचं नाही इथलंच आहेत
कुठला
आम्ही केलेलं आमचं नाही इथलंच आहे
हा हा हा कुंभोज मधलं मण भरपूर आहेत जॉयन ह्याच्यावरती
हा
कार्यावरती केवढी आहे मुलीगी तुमची
आत्ता एक वर्षाच्या
हम् आणि त्या म्हनिवर
निवांत
आता असे मी मेसेज केले तसे मेसेज करा म्हणजे फोनला जर रिकामी वेळ असेल तर त्यांनी रिप्लाय करतील
हा हा
आणि एका मॅडमला केलेला मी. त्या बोल्या आपल्या आधी नंतंर करा.
हा हा
मग त्या आता तुमच्या झाल्यानंतर मग करायचं बघायचं वेळ मिळाला तर.
हा हा काय बोलायचं हेच कळत नाही. तेनी कायतरी विषय दिल्यात वाटतय की.
दिल्यात कि खाद्यपदार्थ प्रवास.
हम्म
यात्रा आहे देवस्थानची तुमच्या गावची यात्रा झाली काय?
उरूस यात्रा पण अ महाशिवरात्रीला यात्रा तिनं पुढे एक महिन्या न उरुस. पंधरा दिवसा ना
मोठे असतिया
तुला आणि कवटेसर मधलं. झाले फेब्रुवारी महिन्यात.
हा हा कुठलं देव आहे तिथं?
कुंभोज मध्ये!
हा
कुंभोज मध्ये महादेवाची महादेव उत्सव हे असते यात्रा असते. आणि दर्गा उरूस असते मुसलमानांचा.
तेच की मोठे भरत असेल मग?
होय मोठे न अस्तिया
अ दानोळी ची यात्रा मणून मोठे असतिया.
हम्म होय. कुठं यायलाच मिळाला नाही इथल्या इथंच. उरूस.
जवळ हाय लई कवटे सार, बस जाते की आमच्या गावात न.
होय बस साठीच प्रॉब्लेम येत सगळं काय नाही खरं, सकाळी एकदा गेलं का नाही घरातन बाहेर दानोळीला परत यायच गॅरंटी नाही.
बस येत बस असतात की
नसतात उलट दुपारन तेन
होय का एसटी काय तर असती वाटतं
काय माहित नाही, खर आम्ही मध्ये एकदा आलतो दानोळीला पाहुण्यांना बघायला. खरं काय आम्ही एकमेकांना हात करूनच गेलतो गाड्या हात
हा हा ह कॉलेज च्या मुली तेन येतात ना तिकडच्या असतात.
होय भरपूर असत्यात तिथं.
हा आमचं शेतच आहे
खरं बसच टायमिंग नाही, त्यामुळे कनी न काय कळतं नाही. जायचं काय नको ते गाडीचं पाहिजे संग.
ते पण बरोबरच आहे सोडा खरं.
तिथं पण यात्रा उरुस मोठ्याने असतोय बहुतेक
होय मोठा असतोय भरपूर मोठा
दर्ग्या पसला.
होय मोठी भरते यात्रा पाहण्यासाठी पण आणि बाजार भरतो तो पण मोठा असतोय.
हा.
भरपूर मोठी असत्या.
इथं कवटेसार मध्ये एवढं काय नसतय, कवटेसार मध्ये जास्त काय नसते कुंभो जला भरपूर भरपूर मोठं.
कुंभोजच आहेत पावन पण कधी ते घरी जाऊन ते माळ्यात राहतात नाही. घरी जाऊन जेवून तेवढंच ते देवाला वगैरे यात्रेला जाणं
आम्ही पण कधी ऊरसात गेलो नाही यात्रा आता दोन तीन वर्ष झाल चालू झाल्या ऊरसाला कधी गेलं नाही आम्ही आणि आम्हाला ते आवडायचं नाही जायचं.
असं झालंय होय.
हा. ते कसं रस्त्याला सगळं असायचं नाही त्यामुळे आम्हाला कधी जायचा प्रसंग आला नाही आता आता जात होतो फिरून जात होतो आता आता इकडं ह्याला जायचं जुन्या गावाला कठ्या मध्ये असं जायचं असत थोडं थोडं असतंय कर कनि असते तेवढंच दर्शन घेऊन यायचं
हा मग आता काय करते मी ठेवला नको तू तुम्ही ट्राय करू एकदा
आा
तुम्ही आता मी फोन ठेवला नाही दहा मिनट झाल्यावर तुम्ही ट्राय करता का
हा बघतो की अनेकदा ट्राय करून झालं होत आले
परत मीच रिटर्न करते
हा मी ठेवलं ठेवलं क नाही तुम्हाला कॉल करते
हा हे सबमिट करते मी एक मिनट मी सबमिट करते ते मग एक दोन मिनिटात करा
हा